येतो हॅलो हॅलो
अ
आवाज येतोय का हॅलो
येतोय का आवाज
हो येतोय येतोय
हल येतोय ना हा तेच मी अगं हे लावले अ माझं काय माहिती स्पीकरचा काय प्रॉब्लेम आहे तर मग ते हेडफोन लावायला लागतात
अच्छा अच्छा म्हणजे त्यामुळे आवाज येत नव्हता का
हा हा ते मी कनेक्टच नव्हते के अगं जेवायलाच बसलेले
हा हा हा मग आज काय केला सोयंपाक
स्वयंपाक नॉर्मली आपला डाळ भात त्याच्यामध्ये हा गुरुवार ना आज त्याच्यात शेकटाच्या शेंगा शेवग्याच्या
हा हा
तुमच्याकडं शेवग्याच्या बोलतात आमच्या इकडं शेकटाच्या बोलतात
शेवग्याच्या शेंगा टाकून वरण केलं काय म आज आज आम्हाला तर उपवास
त्यांना आवडत आज कसला उपवास एकादशीका काय का
हा गुरुवार पण आहे आज एकादशी पण आहे ना
हा मग तो ह्याचाच उपवास असतो का डायरेक्ट
नाही मला गुरुवार असतोच रेग्युलर
हो काय बरय मला नाही ग उपवास च निगत
हो काय आम्हाला सवय लागली हा हा ह मग आणखी काय चालंय अच्छा ते खिचडी ते खाल्लं की होतेच ॲसिडिटी
हा नाही नाही तसं पण होतेच आणि कसं होतं माहितय का म्हणजे आता भूक लागली ना मला अस बराच वेळ आता एक एक दोन वाजून गेले असं कारण काही खाल्लेलं नसलं ना भूक नाहील का मला डायरेक्ट एसिडिटीच होते मग ते लेट जेवलं ना का मग ते पूर्ण सगळं
पचन होत नसल ते हा बरोबर पचन होत नाही ते हा मग ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असला की उपवास जमतच नाहीत
मी पकडतच नाही त्याच्यामुळ सहन नाही होत म्हणून मी पक
हम्म आम्हाला काही नाही ऍसिडिटी नाही काही नाही काही नाही
तुमचं ते पाणी पाणी वगैरे पिताना ग
हा पाण्यानेच तरी आता फिल्टर बंद आहे दोन महिने झालं हा जोडलंच नाही ते इकडे शिफ्ट झालोच मग ते जोडलंच नाही दोन तीन महिने झालं आणखी आता जोडू हम्
हा हा हा आणि माझं कस झालं माहि माहितेय का आता थोडीशी कमी झाली म्हणजे मी काय करतेय सकाळी लवकर उपाशी पोटी उठले ना अ का रात रात रात्री हे भिजत टाकते ओवा बडीशोप आणि जिरं
हा
पाण्यात पाण्यात रात्री भिजत ठेवते आणि सकाळी उठलं का उपाशीपोटी ते उक उकळून प ते रोज हा रोज आता गरमी होती त्याच्यामुळे थोडं मधी बंद केलेलं मी
हा हा हा
कारण गरमी म ते सगळंच ओवा वगैरे गरम असतो ना हा म्हणून जरा मधी बंद केले पण त्यानी अँसिडिटीला मला भरपूर फरक पडला पहिलं काय व्हायचं हे ओवा जी - जिर आणि हा बडीशोप
अच्छा
पहिलं कस व्हायचं माहित माहितीय का अ या खूप म्हणजे एक दिवस झाला का गोळी खायला लागायची ऑसिडिटी ची एक दिवस झाला का लगेच गोळी
हा ते गोळ्यांच पण ओव्हर डोस झाल्यावर पण परत राहत नाही गोळ्या खाऊन पण म ऑसिडिटी
हा तेच व्हायचं अगं माझं
हा
आणि एका मैत्रिणीनी सांगितलं का ते गोळ्या बंद कर इनोचं पॅकेट आणून बघ मग ते इनो आणल ग एक दोन वेळा तर होते कमी त्यानी बऱ्यापैकी म्हणजे थोडा वेळ तरी होते
हा ते इनो कस आहे ऑसिडिटी म्हणजे काय शरीरातलं आम्ल वाढतय, ऍसिड वाढत त्याला जर कमी करायचं असेल तर आपल्याला बेसिक सबस्टन्स ॲड केले पाहिजेत म्हणजे त्याच्यामध्ये आमलारी पदार्थ टाकत गेलं तरच ते ऍसिड कमी होणार आणि शरीरात तयार झालेला ऍसिड आणि आपण खाल्लेल्या पदार्थातून गेलेला ऍसिड त्यामुळे आपल्याला पित्त वाढत मग ते कमी करण्यासाठी हे म आपण एनो वगैरे खातो ते सोडा वगैरे बेसिक सबस्टन्स आहेत ना म्हणजे ते आमलारी पदार्थ आहेत. त्यामुळं ते तात्पुरत रिलीफ होतं. तात्पुरतं बरं वाटत आपल्याला
मग हे असं आयुर्वेदिक जरा केलं ना का जरा बरं वाटतं मग तेव्हापासून माझी खूप कमी झाली ऍसिडिटी
हम्म हम्म बरं आहे ना माग त्या गोळ्या मेडिसिन पेक्षा तर हे किती चांगले ना आणि घरात उपलब्ध असतात. पदार्थ म्हणजे काय? स्पेशली आणायची गरज नाही बाजारातून हम्म घरात हे असतच. कच्चं जिऱे ओवा, बडीशोप
पण ते वेगळीच चव लागते का पण ते पियला असं म्हणजे कस तरी होतं रोज रोज कंटाळा येतो पण काय.
ह पण ते दिवसभर झोपून राहण्यापेक्षा पित्त वाढलं की डोकं जाम होत.
जाम होतो आणि मग मला उलटीच करायला लागते डायरेक्ट मग जेवलेल असल नसेल तेवढं सगळ बाहेर काढायला लागत.
हा मग ते काय पचनच नाही होत म्हणायचं काहीच ना. खाल्लेलं हम् शरीराच अवघड आहे. काय कधी होईल सांगता येत नाही.
हा तुझं झालं का ते मणक्याचं बरं?
हो माझं चांगलं झालं ते चारी गॅप होते ते भरून निघले ना माझे. आता नाही मला आता मी सगळी कामं करते माझी मी घरी.
पण वजन वगैरे जास्त उचलत जाऊ नको.
आता मी बऱ्यापैकी दळण वगैरे पण नाही काहीच त्रास नाही आता.
नाही ग पण आपण हा नाही जास्त नको. नको उचलू म्हणजे आपण कस होतो हा. आपण कस हा उचलतो हा करायला जातो तर ते नाही आधीच टाळलेलं बर मला तर खूप पश्चाताप होतो.
आता आपण सावध झालोतच ना की बाबा पण थोडाफार आता कसं आता सामान शिफ्ट करताना उचलावंच लागलं. इकडं तेकडं सारखवायचं आता घरात कोण आपल्या आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही असं होतं ना कधी कधी.
हा तेच ना माझं पण तसच झालं त्यावेळेस, म्हणजे हे शिफ्टिंगच झालं. त्या वेळेस मला अस इकड तिकडच उचला उचल झालं ना त्याच्यामुळेच माझा पण प्रॉब्लेम जास्त वाढला तो
हा म्हणजे खरा प्रॉब्लेम त्यामुळेच वाढतोय वजन ते वाढण्या. म्हणजे उचलण्याने जास्त आणि आपण काय करतो जाऊ दे. कुठं कुणाची वाट बघत बसा आपणच करून घेऊ कुठं कुणाची वाट बघत बसास सरा नको वाटतो आणि ते बसतो करत सगळं
अगं आत्ता पण होतं माझं तसच उचलायचं नाही येत. तरी पण असं वाटतं का कधी ह्यांना सांगणार मग हे उचलणार त्याच्यापेक्षा आपणच हळू.
हो पण त्या हळू हळूचच होतय मग. बसावस झोपावास लागते बसायला पण नाही झोप आज लागते डायरेक्ट नंतर नाही आणि खूप बेकारहाल अरे बर का म्हणजे दुखायला जर लागलं ना. तर रात्रंदिवस असा मासा कसा पाण्यातून बाहेर काढला होता. तडफडतो तस माणूस तडफडते. म्हणजे काही सुचत नाही मात म्हणजे अक्षरशः डावा हात आहे ना मला असं केस विंचरायला तो हात घे. तान पर्यंत पोहोचत नव्हता वर डोक्याला आणि मानताना काहीतरी असं. म्हणजे कशाला तरी टेकल्याशिवाय ते डोक्याच ओझ मानेला. सहनच होत नव्हतं असं वाटायचं ते डोकं काढून बाजूला ठेवावं.
ह
म्हणजे इतका त्रास बेल्ट सारखं कंटिन्यू आणि ते बेल्ट पण काय होतय सगळा घाम
कसतरी एक आणि असं ताठ झाल्यासारखन काय वेगळंच होतेय त्या बेल्
तसच होतं बरं झालं मग आता कमी झालंय
हा आता नइ काय आता झालं व्यवस्तित आता काळजी घेणे एवडा एकच उपाय आपल्याकडं दुखन राहिलय त आता परत होऊ नये तेवडी काळजी घ्यायची
हा बग ना नाय आणि आपल्याला बग ना आपल्या आई वगैरे होत्या त्यांना नव्हते एवडे ग आजार आपल्याला एवड्या लवकर कशे झालेय काय माहिती
ते आपलं खाणं व्यवस्थित नाहीये सगळ फवारण्या केलेल्या तेन तेच्यामुळ शरीराची हे अवस्था वाईट झालीये सगळी
खाण त्यात आपलंअ आपलं त खाणं कस मोजून मापून चांगलंच पाई
आणि हाआ््् चायनीजच हे सगळं फास्ट फूडहे लागल ना तेच्या प्रॉब्लेम
तेच कहाणं आपलं काय पइल्यासार क पइल्या बायका आपल्याला करून देत होत्या पण स्वता खात नव्हत्या आई आपली आई आपल्याला करून द्यायची पण ते भाजी भाकरीच खात होते
हम्म अगं आमच्या पप्पांनी अजूनपरेंत ते चायनीज हा प्रकार म्हणजे चा आणि तोंडाला लावलाय पण नाय हा त्यांना कदी म्हणजे कीती आमी सांग अस कदी खाते काय नाय त्यांनी कदिच खाल्लंय नाय अजून
हो ना म त्यांची तब्येत पण चांगलीए ना
हो ते अजून आता एवड हे झालंय तरी काम करतात
हा पप्पा पण आता किती ठणठणीतएत एक गोळी नाय तेना काय दुखत नाय ताप नाय साधा बाकीचा तर लांबची गोष्ट सरदी नाय ते कोरोना पासुन जे मास्क लावायचे तोंडाला तेंना सवय लागली ते आता आता प कोरोना नाइये पाच सहा वर्ष झाले तरी विदाऊट मास्क ते घराच्या बाहेर पाऊलच ठेवत नाईत आणि सग सगळी काम करतात स्वता ची स्वता आणि तब्येत ठणठणीत
तेच ना तसच पाईजे ना तब्येत असेल चांगली व्यवस्थ
आता नऊ मिनिटं झालेलीएत अठरा सेकंद
तु कट र हा कारण का माहितीये माझा मोबाईल हँग झालाय माझा हात खराबए थोडा
चालेल
झालेय का तुप कट हा मी करते आता हा